तेच की काय म्हणालतीस.
म्हलं ती क्लास करणार होती ना सृष्टी पण
होय एक्सेल प्लस टॅले करतो म्हणालती.
हो.
मम्मी म्हणलं एक्सेल का युट्यूब वर बघून पण शकता तर त्याॅजसच कर करणार असल्याच तर म्ह
अच्छा.
टॅली जास्त रेिकर्ड असतय ग आता
एकातच स्पेसिफिकेशन करा ना मग तुम्ही जा्वा पाैथांमध्येच कोर्स घेऊन.
काय ते केलं तरी आणि तिकडेच यायलाच पाहिजे पुणे बेंगलुरला तेच तर होय, आणि ते तिकडे यायला जमत म्हणून तर इथेच बघालोय नव
हम्म
मग त्यांचे मम्मी- पप्पा तर पाठवत नाही म्हणून माझे मम्मी पाठवत नाही कोणतर सोबत असेल. तर पाठवोल पण सोडय एखाद्या वेळेस
हा.
हम्म, काय तुला जास्त करून गावलंच पाहिजे.
होय.
म म्हणत. इथेच-इथेच लागलेला परवडतय गं तिकडे गेलं की तुला वीस हजार फी अं पेमेंट इतेरी परवडत नाही.
इकड तर दीड लाखच आहे बघ पोस्ची पी
काय रे प्लेसमेंट देतात ना तिने जॉबची
हो कीे देतात की पण स्टार्टिंगला तुला पेमेंट काय असणार? लाखभर फ्रेशर ला थोडं नसते ग. चौदा पंधरा हजार मग लय आती झालं. हा, मग तू दोन- तीन वर्ष फेच भेटला तर भेटतय सोड पेमेंट पण तोपर्यंत ऍडजस्ट व्हायला पाहिजे कि
तीसगत.
तेवढ्यात घरच्यांना किती द्यायचं आणि आपला खर्च कसं भागवायचा?
हम्
रूम भाडे सगळं खायाचं प्यायचं.
तीच आहे ना प्रॉब्लेम मोठाच.
तुला चालतंय ग म्हणजे तू आता तिथंच राहणार आहेस ना त्यामुळे काय तुला प्रॉब्लेम ना..
तस...
म.
ज सू बाकी...
मुंबईत कुठे कुठे फिरलीस मग आता..
फिरायचं की, अजून एवढं काही माहित नाही मला इथ..
हम्म कुठे कुठे गेलेलीस. स्नॅप कतो दिस.
मागा आलत तवा फिरलेलो ग सगळं जो बीच गेल. तो मरीन ड्राईव्ह सगळं केलेल मागच्या वेळेला.
हम्म काय म्हणजे ट्रेन न जायला पाहिजे वाटत की!
होय ते आज जायला लागते ना मुंबईत आम्ही मुंबईच्या बाहेर आहे ना जरा.
हम्म. आ ते आता इथल्या ते फिरायला जााते पण मुंबई एवढी मोठी. का लोक जवळ जवळ असतात.
अजून काही माहित नाहीित त्यामुळे जना थोड्या दिवसानी माहित पडल्या करायच.
हम्म चालतंय कि. माने का.
अयनक..
हम्म मणी काय म्हणालती?
तेच तिलाला हवायचं आहे कोण? तेच काय सांगतलं तर विच्याकडे.. काल लावलेल काल मला म्हणजे आता मी जेवण करतोय उद्या कर आता लावून बघणार काय कर
चालते कि नाही परवा मग तु दोन दिवस पाठ लागलेलो एक दिवस तर कर मग.
करून बघणार आणि पुढे येतात का काय.
मला आता अकरा पैकी सहा अस आता आणि पुढं वाढत जाते मग.
होय.
चपूया.. नकोय म्ह क काय बोलायचं काय समजत नाही.
हम...
नाही अवेलेबल पण कोण नसते जास्त.
हा.
सगळं सारखं त्यांच्या पाठ लागू कर बसात पाजू.
हम् आणि या सांगायच ब.. ऑनलाईन या सांगायचं मग बोलायचं..
हम्म हे कुणाला पण लावायचंच तर चाललं असतं का नाही. या नाही मगझं फलतूपण सांगित ज्यांच्याकड कराय पाहिज. त्याच बोलून करून त्यानी काय मि मिळवायला अस.
हां.
त्यांना काय फायदा होत असर.
ह नाही. आणि ये ना आणि येणार आहे बघरा.
हा ते कसलंय काय मताने.
तीस हजार पर्यंत भेटणार सोने तीन महिन्यात.
ते कंटिन्यू येणार आहेत म्हण टास्क.
ह ते..
ते सु जवरपर्यंत पण ते टास्क चांगला असत तर.
ह कायप बी करायचं असल काय असल तरी चालत.
हा अस सगळं चालत ग ते आधी नमाहीतेकाय ते फक्त ते स्टो बोलून सांगायचं अप पाच मिनटात. टास्क कमप्लीट तुझा त्यो.
ह.
आसल काय तर सांगा असुन काय तर फालतू सांगतात. हॅलो.
हा तेच नाही आता काय ते बघाया पाहिजे.
हा.
काय येत बघाया पाहिजेल हे पूर्ण करून.
होय. मण माझं कधी पूर्ण हो ग बाई तीस पण.
तीस पेक्षा पण जास्त यायलेत सुने आता मी बघणार तीस करून पुडे यायलेत काय.
कुणा नाही आला तीसपेक्षा जास्त.
आ.
तीस..
आता होते ग्रुप वर सगळे पाठवायला लागले बघायला लागले.. चौतीस, चौरेचाळीस, पन्नास.
अगं बाई एकटे तर मेसेज केला पन्नास कॉल करून पण पन्नास रुपयेच.... काय नाहीच, चालतय पली ठेउ काय. पाच मिनिटं झाल्यत.